अरे वई ग तुला विच, विचारयच हुतं, मगाशी राहाहिलंऽऽ
कायते?
अ तो अकरावी बारावी तर कुठं हुतस.
आपलं कॉमर्स कॉलेजला..
म्हणजे,, विषय काय काय हुतं तुमचंऽ
ह, मी ह्याला होतो,, एम, सी, बि, सी ला हुतो,, जनरल ला नव्हतो...
ब त्याला काय विश्वासतत
आता तुझ विषय जरा वेगळ पडतात सोड तुला जनरलला थिअरीचे तीन ी विषय असतात त्याला त्याला इकडं र कंपल्सरी असतात तीन सब्जेक्ट त्यात त्यात एक असत कॉस्टिंग अँड ऑडिटिंग दुसरा ऑफिस मॅनेजमेंट असते आणि अजून एक काय त जनरल फाउंडेशन कोर्स
बर,
हे तीन ऑप्शनल सब्जेक्ट होते आमचे बाकी तुझ अकाउंट वगैरे सेम होतं
म्हणजे जे बा हे ना असते जर्नल जनरल वाल्यांना
हॉटेलवाल्या नसते तेच खरं, सिलेबस चेंज अससं.
सिलव चेंज म्हणजे तोच काय पूर्ण चेंज म्हणजे जे पॉइंटच चेंज होते.
नाही-नाही सिलेबस तसाच असणार खरं पेपरला जो सिलेबस येणार.
त वेगा
त्यांना स धडे वेगळे येणार किंवा प्रॉब्लेम वेगळे येणार आणि आमचे प्रॉब्लेम्स असे वेगळे येणार
म्हजे पार्टज वेगय बनता य
पार्टच वेगळा येणार अस
बरं आणि कॉस्टिंग काय विषय
कस्टिंग आता तुला ये आता अकरावी बारावी फर्स्ट म्हणलास तर तुझ हे आपलं फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर ला म्हणजे बीकॉम ला आहे. त्याच तुला बेसिक घेतात परत प्रोफेशनल कोर्समध्येध्ये बघितलास तर सीएमए म्हणून कोर्स आहे. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट म्हणून
सीएसारखा आहे का?
हा सी ए सारखंच आहे. त्यात हा कॉस्टिंग सब्जेक्ट मेन सब्जेक्ट आहे.
बरं,
त्याच बेसिक असत याला कॉस्टिंगला अकरावी बारावीला
हा हा हा.
त्यात काय तुझं कॉस्शीट वगैरे असते,
हा,
कॉस् शीट माहित आहे काय तुला?
कौशी ना रे एवढं
कॉशशिट म्हणजे तुझं आता एक मोबाईल तयार करायलाय समज
बर,
ग ते मोबाईल साठी तुला हे मटेरियल किती लागलं
हा,
ते मोबाईल तयार करण्यासाठी लेबर म्हणजे तुझ कामगारांचा खर्च किती आला
बर,
परत तुझ लाईट बिल जिथं सगळं जोडणार.
बरं,
ते जागेचा खर्च परत तुझं ऑफिस वर्क असते त्याचा खर्च म्हणजे, तू त्याची प्राईस ठरवणार
बर,
ती तुझे कॉ कॉस्ट प्राइज असतात ते सगळ्या प्रोसेसला कॉस्टिंग म्हणतात.
बरं म्हणजे बनवाय न येणारा खर्च...
हा बनवायला येणारा खर्च..
बर..
त्या खर्चावरन तू तुला.. किती प्रॉफिट पाहिजे हे ठरवून जे कॉस्ट ठरवतेस.. जे प्राईज त्याला कॉस्ट प्राईज म्हणतात...
बर...
त्यात नंतर ना जेव्हा अजून जराशी प्राईज वाढवून ती.. विकायसाठी प्राईस ठरवतात ती..
हा हा हा हा आणि... बर...
त्यात पण आणि त्यात पण आणि... भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत.
बर...
तुझं ते लेबरच एक कॉस्टिंग असते..
वर..
लेबरच्या सॅलरी वगैरे कशा पद्धतीने देणार... त्याच्यात चार पाच पद्धती आहेत. ते तुला हे ब.. अवी किंवा फर्स्ट इयर ला वगैरे ते सांगतात...
बर...
अकरावी बारावी तुझं काय सगळं बेसिक घेतात त्यात...
हा हा सुरुवात..
हा... जर का तुला सी एक.. किंवा सी एम ए करायचं असलं तर एम सी ब सी घेतलेलं चांगलं आहे...
ठीक आहे ब...
कोण घेणार असलं तर मग तसंच..
ते भावा आहे रे माझ ती घेणार आहे म्हटल ती म्हणलं... सब्जेक्ट तर बघुया काय मग त्याला सांगतोय ह्यो एक.. आणि दुसरा कुठला तो ऑफिस मॅनेजमेंट..
हा...
ते तो काय विषय...
ऑफिस मॅनेजमेंटचं तुझं... सी एस माहिती आहे कंपनी सेक्रेटरी...
हा अ..
कंपनी सेक्रेटरी साठी जे तुझ्यात गुण असाय लागतात...
बर...
ते तुला त्यात सगळं सांगतात बेसिक...
हा हा हा... म्हणजे कंपनी मॅनेज कशी करायची ते..
कंपनी कशी मॅनेज करायची कंपनीमध्ये... तो आता जर का नवीन कंपनी चालू केला आहे.
बर..
तर त्या कंपनीत काय काय करायचं परत किती प्रकारच्या मीटिंग असत्यात. हे सगळं सांगत्यात..
हा हा... बर ठीक हाय ही दोन कॉस्टिंग... अ कॉस्टिंग ऑफिस आण ते.. त्यो काय विषय?
जनरल फाउंडेशन कोर्स म्हणजे तुझं. तुला एक असं, बिझनेसमॅन व्हायचंय अस समज.
बरं.
बिझनेसमॅन किंवा छोटासा स्टार्टअप तुला चालू करायचा.
हा.
तर ते चालू करण्यास साठी तुला काय काय कराय लागतय किंवा काय काय माहित असाय पाहिजे.
बर.
हे सगळं त्यात सांगितलय.
बर बर बर. ठीक आहे. म सगळ इंग्लिश मध्ये असतय काय, मराठीत असतय.
आता तुझ अ.. ऑफिस मॅनेजमेंट आणि कॉस्टिंग आहे हे, दोन्ही हेच्यात हाय मराठीमध्ये पण हाय आणि इंग्लिशमध्ये पण हाय.
बर.
आणि, जी एफ सी म्हणलो जनरल फाउंडेशन कोर्स. त्यो मराठीमध्ये ये.
बरं
इंग्लिशमध्ये करू शकतोयस, खरं आता कॉलेजमधे इंग्लिशमध्ये शिकवायला कोण नाय. ज्या मॅडम शिकवत्यात त्या मरा ठी मधे शिकवत्यात त्यामुळं, सगळ्यांना कंपलसरी ते मराठीमध्ये करायला सांगत्यात.
बर असा विषय हाय, व्हय बर आणि हे काय जरा अवघड पडतय व्हय कॉस्टींग आणि ऑफिस मॅनेजमेंट इंग्लिश मधन.
नाही एवढं काय नाही. अवघड पडत कॉस्टिंग अवघड पडत नाही कारण की, की त्यात तुझ प्रॉब्लेम असत्यात.
बर.
थेअरीचा जास्त विषय त्यात येत नाही, त्यामुळे ते सोपं जातय.
हा.
आणि ऑफिस मॅनेजमेंट कस, तो लक्ष देऊन ऐकला सगळं तर ते सोप प जातय.
बर
तसं तू जनरल ला घेतलास तर, तुला तीन सब्जेक्ट पूर्ण थेअरीचे येत्यात.
हा हा.
आणि अकाउंट हा एकच सब्जेक्ट तुला प्रॅक्टिकला येतोय.
बरं बरं.
तस एम सी सी ला दोन प्रॅक्टि ते सब्जेक्ट येत्यात. दोन प्रॅक्टीकलचे ते आणि दोन लँग्वेज चे, मराठी आणि इंग्लिश
हा हा. बर ठीक हाय, काय विषय नाही. बघुया त्याला विचारतो मी.
बघ विचारून बघ काय म्हणतोय बघ सरांचा नंबर देतो. सरांना कॉल करून विचार.
ठीक आहे, ठीक आहे तरी फी अंदाजे.
फी, मुलांची आता किती हाय माहित नाय परवा मित्राच्या बहिणीच ऍडमिशन केलेलं तवा, मुलींसाठी कायतर पंधराशे रुपये होती.
बर
मग ते, काय मुलींच काय तर कमी केल्या बहुतेक पैसे.
बर.
मुलांचं असेल एक अठराशे किंवा दोन हजार.
बर. आणि टक्केवारी किती लागतेय, कमीत कमी
कमीत कमी म्हणलास तर पासष्ट
बर ठीक आहे काहीच नाही का त्याला एकाहातर आहे
म आरामात उतेशर
बर ठीक आहे सोड चालते विचारतो मी त्याला काय होते फक्त
चालते
आणि बाकीच काय काय कस चाललय
बाकी काय नाही चाललय निवांत मध्ये
चेस खेळतंयस
खेळतोय की
एक दिवस बाकीये आता
ये ते ग
परवा आम्हाला भाऊ विचाराल तर खेळा काय म्हणा
हम्
खरं मला येत नाही खेळायला पण तुम्हाला येत नाही राव सांगाच होतं त्यावररती गेलं ते आता गेले गावाकडे राहायला
हा
कस असते तुला माहिती आहे ना तू सांग
काय चेस बघितलास तर तुझा असा एक मोठा चौकन असतय
बर
त्यात तुझे चौसष्ट कॉलम असतात
चौसष्ट बर
छोटे छोटे बॉक्स असतात
बर
प्रत्येक लाईन मध्ये हुब्या आठ आणि आडव्या आठ असतात
बरं
त्यात तुझे दोन पार्टी एक काळ्या कलरची असतात आणि एक पांढऱ्या कलरची
बर
दोन्ही साईडला सोळा सोळा हे असतात
कॅरेक्टर हा ते बघितल्यात मी बर
छोट्या आणि मोठे
हा
छोट्या असतात ते तुझे पॅदे सैनिक
बर
मोठे असतात त्यात मग काय तीन चार प्रकार तुझे दोन दोन हत्ती दोन उंट दोन घोडे
हा
आणि एक राजा आणि एक राणी असा असते
हा
खेळायचं म्हणलं अस तर तुझं प्यादा असतात ते सुरुवातीला ज्या लाईन ला तू ठेवतेय स्टार्टिंगची
बर म्हणजे ज्या पोझिशनला असत तिथं
तिथनं चालू करायचं झालं तर तू एका वेळेस दोन घरं पुढं जाऊ शकतोस किंवा एक घर पुढं जाऊ शकतोस
बर
ते तुझ्या मर्जीवर दोन घेणार किंवा एक घेणार.
बरं
दोन केला एक घेतला अस तर तिथनं पुढंच अस. जाणार तो एकक पा घर पुढं जायचे फक्त.
म्हणजे तथन फोट दोन नाही घ्यायचे ते.
तितना पुढं नाही. तिथनं पुढं एक एक गरज घ्यायची तुझ्या समोरच्याचा. फायदा जर काय तुझ्या जवळ असला तिरक्या लाईन मध्ये. तिरक्यालाईनमध्येध्ये एका घराचं अंतर असलं.
हा.
तर तू त्याचा प्यादा मारू शकतेोस.
पण नुसतं एकच प्यादा तसं जावते का बा सगळीच तशी जातात.
सगळी.
बरं.
जी पुढं छोटी प्यायदे लावणार तू ती सगळी. त्या पद्धतीने जातात.
बरं.
तू काय मारायचं म्हणलास की तुझा प्याजा त्याच्या प्याद्याच्याच ठिकाणी ठेवायचा आणि त्याचा प्यादा. बाहेर काढून ठेवायचा. तस समोरचा तुझा फ्यायदा तसा करू शकते.
हां.
आणि तुझे मागचे जे मोठे असतात त्यातलं बघाय गेलं असत. सर पुढच्या प्यादेजोपर्यंत तुझ्या हालत नाही. तोपर्यंत त्या मागच्या मोठ्यांना हलवता येत नाही.
हा हा.
त्यातलं फक्त तुझा घोडा असतात दोन ते डायरेक्ट जाऊ शकतात बाहेर.
बर ब हॅलो हॅलो.
हा बोल.
अ दोन मिनिट थांबत त्याला दोन मिनिटात करतो त्याही सांग मला.
चालते चालते चालते. ठेव काय.